ब
झालं का जेवळ
हो झालं तुमचं
य झालं
ह हो का
हम्म पाऊस वस पडला का नाही तुमच्याक आज
पडला ना एवढा खास नाही पण तुमच्याकडं
आमच्याकडे चांगला वागला
होघ नाही आमच्याकडे काहीतरी थोडस टूप टूप चालू होती वातावरण वईल आमच्याकडं
हा हा आता वातावरण माहिती आहेय का
बत वातावरण होल
हा हा हा
एवढ फास्ट पाऊस नाही झाला आमच्याकडें त्याग आमच्या बाहेरचे एरियात भरपूर झाला काही ठिकाणी चांगलंच नाल्या नद्यात कंपनी वाहिलं
हा
ह् हम् मोडं खासच आमच्याकडेच हाना आता झाणच पडत ला वातावरण
हम् नलेट झाला हो जरा ह्यावेसची
् मग भरपूर लेट झाला म्हणजे पिकं लेट होऊन गेली त्याच्यामुळं
म तेच ना
ह वावरवर तयार करून आम्हाला सगळे प्लॅन आमचे हे राहून गेले किंवा म्हणजे काय होतं. पाऊस जर टायमिंग शीर झाला ना तर पेरण्या. व्यवस्थित होऊन जात्या आणि. जे आपण काही असे पिक करतो ना तंबाटे किंवा काही. भाजीपाला ते टप्प्या टप्पयावर येऊन जात. आता काय होईल पाऊस लेट झाला त्याच्यामुळे सर्व एक कटी चालू आता सगळेच लावतील. मग त्याचा परिणाम मार्केट होऊन जातो ना पुढ जाऊन.
बरोबर बरोबर.
मार्केट मध्ये सर्वमाल एक खट्टी येतो.
ह.
मग ते. मार्केटे भेटत नाही काही नाही लोन मग खर्च नाही अशी गंमत होऊ जाते.
हम्म आता टोमॅटोच लावणार आहेे ना तुम्ही.
हो टमाटे लावणार टमाटे सग बेड बेड. पाडून ठेवेले पेपर टाकायचे काही खत टाकायचे ठेवेले तसेच. पाण्यामुळ थांबून गेल होत म्हटलं पाणी पडलं. मंगच व्यवस्थित. कारण कसं ये निसर्गाचं पाणी ते निसर्गाचं आपलं विहिरच पाण्याने ना. जमिनीचं पोट भरत नाही ऊनहळ्याचे.
बरोबर ये बरोबर.
ना.
हम.
म्हरून कस तस वातावरण शांतता राहधी थोडसं ढगाळ वातावरण. शीतळे राहती हम्म.
हो.
जे पिक करतो आपण त्याला कमी खर्चात डेव्हलप व्हातो सां
हा आता पण मस्त हे चालू होईल.
हा हा थोडस फ्रेश वाटायला लागलं.
हम्म नाही तर काय आता जरा थंडावा सुटलाय.
हा थंडावा आमच्याकडे पण हो मग चांगल्या पैकी. नाही तर संध्याकाळी सुद्धा बाहेर बसावं लागायचं आता काही नाही.
तेच ना.
हम मस्तच वातावरण मस्त वाटत. मग काही फिरायला जात्या का नाही पावसाळ्यात कुटे.
जायचं आहे या वर्षी पण अजून अजून दोन तीन प्रळय म्हू पाऊ किती बाढत किती नाही
कसं डोंगराळ बागात कसं निसर्गरम्य वातावरणात म्हणलो फिरायला काही दरवर्षी प्लॅन करतेय का नाही.
नाही या वर्षी म्हणजे केला ना मागच्या वर्षी पण जायल होतो पण या्या वर्षी आता जास्त जायचंय खरा ह
हां का.
अच् हा ह आता उद्यापासून पाऊसच चालू होणार आहे.
हा नाही उद्यापासून राहता सांगेलच आहे तसं तीस तारखेपर्यंत काही भीतीच नाही. झाला पाहिजे भरपूर पाऊस झाला पाहिजे कारण आता. पाणी आरक्षित करायला लागले होते बांधारेचथ
हो बरोबर.
सळ ज सा आवड निर्माण झालं होतं पण मग बरं आहे आता पडता झाला ना
हम्म
स पाटबंधारी ब. ून गे म्हणजे मंग शेतीला भी आस शहरात पण पाणी द्यायला अडचण येते नाही नाही तर अवघडवून जात
हम्म
हम्म
आत्ताय सांगेल आत्ताय पडायची शक्यता आहे याची वाट तर पण काय माहिती पडतो क नाही
हम् आमच्या काही टिपटिप चालू आहे
आमच्याक टिप टीप आत सध्या बण ती काय वा वातावरण तर ढागाळच साांना आता दिसतच नाही ढगाळ्याचं वातावरण बच बहते का आज पडलजा पण पडल
तुम्हाला तस तिकडून त्र्यंबकेश्वरच्या इकडून वाढणारे वारे हेन् पावसाचचा थोडा जोर जातच राहत तुमच्याकड
हा
हम् हम् आमच्याकडे भीेत त्याच वाऱ्याच आमच्याकडे बी ते होतो कार तिकूनच पाऊस म्हणजे आम्हाला ब तिकणच्या यांना जे वारे वाहत यांना ते पण येणारटचा चांगला फायदा होतो
ह
मंगळ थोडस वितळत येतो तिकडून येता यता इकडडे आमच्याकडे थोडे लावून जातो
हा तुमच्या साइडला आहे का नाही फिरण्यासारखे काही
नाही आमच्या साईडला नाही बा एवढं आमच्या तिकड मग हा ब असं म्हणजे वनी किंवा चांदवड अशा ठिकाणी थोडेसे किल्ले बिल्ले
हा हा
हम आम्ही तस राहून मंद त्र्यंबक पण श्रावणत गरदी खूप राहिली त्याच्यामु तिकडडे फक्त एवढं खस खाय नाही मिळत मण ते याच्यात प याच्या तर आता करायचा आहे प्लॅन कुठेतरी ना म्हटलं जोडीदार मिळून ये ना ए निसर्गवला म वातावरण टिकणी
हा
थडा पाऊस पडून देऊ डोंगरा हिरवी होऊन देऊ
दोन तीन पाळ्यामध्ये होऊन जाईल बरोबर दोन तीन पाळ्या चांगले चांगला जर जोरदार जर पडला ज तर होऊ जा
नाही जोरदार नाही असं नसत डोंगरा ठीक आहे येर ववाण्यासाठी ना नसत गार वारा जरी सुटला तरी कठे होत चालत हिरोबा अस डोंगर असं म्हणजे शस्त्रच डोंगराला कसं थोडस रेड कारण आपल्याक मसत ढगाळ वातावरण राहिलं डोंगराच्या ठिकाणी ल पाऊस तच ढागल डोंगराला घेटून पडूनच जाते छोटे मोठे पाळीखईणी होऊन जाते नडोमर निळून जाते मग
बरोबर आहे
हम्म जास्त आपले कसं होऊन जात आपण जास्त समुद्र सफट खोली तर आलो त्याच्यासारखं डोंगरा पून लांब तसमुळ आपल्या वितळून जाते ते वाहून जाते आपल्याकून ढग
हा
हम्
तुम्हाला का पेमेटेमें पडलं का नाही
पडलं ना मला आज पेमेंट पडलं ना मला साडेपाचशे
मला साडेतीनशे करलाय.
हा ना.
हा.
तुम्हाला मला एकच टास्क यायले ना.
हा दो
हम हम मला टास्क एकच येईल होता. हा ना मला तेच मी आता बी ते कंप्लीट केले. मला ते ट्रान्सलेशनचा टास्क नाही आलेल.
नाही माझ तू चालूये मी जास्त नातंय दोन चार एक दिवसापासून जास्त हे पाहिलं नाही मी आज केल ॲड बँकिंग काय अ म्हणता बँकेचा नंबर आयएफसी कोड टाकला. आणि त्याच्यावर लगेच दोन रुपये आणि लगेच प्रोसेसिंगला सा साडेतीनशे रुपये पडले.
हम हम.
हमं नाहीतर तुमचे किती कॉलिंगचे टास्क झाले?
माझे कॉलिंगचे पूर्ण झाले त्याच्यात माझे आठ लॉस होऊन गेले.
हा ना.
हम आठला काय झालंय जे समोरच्यांनी कधी कधी फोन नाई उचलले
हा.
म ते कॉल झिरो सेकंद मध्ये ते ग्राह्य धरले गेले. आठ ते नऊ कॉल ते झाले ना आपला एक कधी चा कलले ना. हो आपण दहा वाजता एकदा दहा मिन बोललो होतो वाटत माझा कॉलवररती मग ते मला फक्त ते एकशे वीसच सेकंद आले त्याच्यावाली पण.
हा.
तो एक लॉस म्हणजे अस तस माजे आहे ना दहा कॉल लॉसच गेले म्हणायचे दहा कॉलच पण मग त्या च्यातून किती ग्राह्य धरले हे लई महत्वाचय.
हा बरोबर.
हम आता मी त्यनला सहा टाक लेलंय ग्रुप वरती मेसेज कवा मला अ पण याचा टास्क नाही आलेला पण मग अजून काय आलं नाही मला. ट्रान्सलेशनचा.
हा.
हम्म. त्यात त्यात मग मला मी कॉल भरपूर जनाला केले मला कॉल आलेच नाही ना. पण दोन तीन जणांनच केले मी माझाच टास्क पुरा करायच्या माग लागलो फक्त
हम्म. मग मला काय मी तरी म ग्रुप वर मेसेज टाकत होतो कोणी फोन करू इच्छित असला तर करू शकतो ब
नाही मी आता तुम्हाला डायरेक्ट केला ना पहिले मग तुमचा फोन व्यस त होता यच्यावरती अँपवरती दाखवत हो
हा का? हं हं हं. नाही मग फोन करतानी कधी अस मा आधी कॉन्टॅक्ट करून घ्यायचं कारण काय होतं तो कॉल लगेच ग्राह्य धरून घेता येईन. झिरो सेकंद होईल बी मग आपलं एक तिथ लॉस येऊन जातो ना.
हा तेच ना.
त्यापेक्षा अगोदर कॉन्टॅक्ट करून घ्यायचं म्हणजे मग ऍपवर या म्हणून सांगून द्यायचं.
हम
आता माझ डाटा चालू त्याच्यामुळे मी जरी बाहेर होतो पण मला लगेच लक्षात आलं मग मी
हा हा
ह पोर जाऊन कॉल उचलून घेतला पण मग असं कधी कधी नाही उचचाललं तर ते गडबडून जाते ना
नाही मलाही नाही दोन दोन फोन सांभायला लागत एक ते काय आणते ते आयस म चालत नाही
हां
ो अँड्रॉइड पण सांभाळावा लागतो त्याच्यामध्ये काय फक्त ऍप आहे त्याच्यामुळे नाही तर तो जास्त करूपर चार दिवस तासच पडेल असल तो
हो
हा
याच किती झालंय ट्रान्झॅक्शनचे
त्याचे ना त्याचे साठशे आठशच आहे
हो का
ह
मग ते कं्प्लीट झाली वरती समजाला आता यातण माझ्या मते ना तीस तारखे पर्यंत आहे य टास्क
हा
तीस तारखे बस पुणे हो जाई आहिलेलं पेमेंट मग
म्हणजे वाया म्हणजे का अबदीी बंद होल रे
ह
म्हणजे काय होईल तुझ सारखे चरांकरून
मग हे हे काम बंद होईल ना ग ज बैरग ट टस्क ज आहे ना हे पूर्ण होतील तोपर्यंत
हा
मगे प्रोजेकट थांबून जाई मग या प्रोजेक्ट सगळ्यां चेक होग कोण असं पेमेंट कसं ते त्याला पेमेंट पडून द पुन्हा मग त्याच्यानंतर नवीन प्रोजेक्ट चालू होतेचवाला मग पुन्हा टास्क हा असं नाही नाही नाही तसं बंद म्हणजे ते प्रोजेक्ट प्रोजेक्टचा विषय कसा आपलं एखादाा मारलं आपला विक्री पूर्ण झाल्यावरती मग त्याचं सगळी आपण वाजावाकी करून ह नफत वाटा पाहून मग परत नवीन माल खरेदी करतो त्या हिशोबात बस च आता सगळं कोणा किती कॉल केली कोणा केली नाही केली पा आपण काय बोललो त्याच्यात किती गाळलं आपण किती फालतो बोललो किती कामाच किंवा निसर्ग ववर असे काहीतरी विषय घेऊन बोलाव लागेला आपल्याला इथून पुढे कधी कधी नाहीतर काय होत आपल्या फॉलग्राही नाही धरल्या जात याचा बा आपण ल आता बोल राहिलेल आता आता हातचाक तेवढा खोला द्या आपण पुढच्या वेळेस टॉपिक घेऊ एखादा काहीतरी निसर्ग कोणता आहे काहीतरी तुमच्या कामाबद्दल माहिती त माझ्या कामाबद्दल वाई ते असं काहीतरी ना जे आपण म्हणजे दुसऱ्याला प्रोत्साहित करण्यासारखं बोलल का ते मग टास्क म धरल्या जातं ना हम मग आता नेमक गमतच झाली मी पण गॉल करून न स कडते कडज गप मारतयल
ह
म्हणजे मग मला जे आमच्या आहे ना एक म्हणज ना ते
ह!
ते म्हणे असं नाही करायचं म्हणे काहीतरी टॉपिक निवडायचं म्हणे त्याच्यावरती पूर्ण बोलायचं.
ह!
ती समोरच्याला.
काय हो समजा ऐका ना आता आपल्या समजा घरातले जॉईन केले ब समजा बा म
हा तिचा संघ बनव मग मग, तिच्या संघ पण आता बहीण समजा तुम्ही बहीण ऍड केली ना तुमची,